हॅलो... हा नमस्कार... काय बसलोय बघ बसलोय निवांत जरा दु... दुकानामध्ये काय लई दिवसानं फोण केला?
लय दिवसानं म्हणजे... आता काय झालंय... मग आठवण आली म्हटलं साहेबांची फोन करावं... तुमचं दुकान नॉनवेल्टीचं ए... नव्ह का? त्या... आता तुमचं दुकान जे हाये... त्याच्यामध्ये.. अं... गिफ्ट त्या मधे कुठले कुठले?
गिफ्ट आयटम मध्ये तसे भरपूर पुर हेत... घरगुती वापरण्यासारखे हेत... गिफ्ट... ब... फ्रेम हेत. ऊ... हम्म. हू... स्टीलचे काही भांडे आहे... ते आहेत... असं सगळे ऑल इन वन सगळं हाये.
मग आता ते... ह्याचे द्या... गिफ्ट देण्यासाठी... म्हणजे लहान मुलांपासून ते अं... लग्नापर्यंतचे जे हायेत... ते सगळे आयटम हायेत काय?
सगळे गिफ्ट... होय.
साधारणत... किती आयटम हेत... ड... ड... किती प्रकारचे आयटम हेत तुमच्या दुकानात?
तसे... जवळजवळ.... पाचशे सहाशे आयटम हायेत की वेगळे वेगळे.
आयटम हेत.. मग त्याच्यामध्ये मग ते कोकरीज मध्ये बी हाये ना?
कोकरीज हाये... तुमचं अ अ ह्याच्यामध्येये स्टेनलेस स्टीलमध्येये. परत अ क्लिनिक प्रोडक्ट आहेत. खेळणी आहेत हा खेळणी आहेत. तुमचे आआआ अ काचेचे ज वेगवेगळे ग्लास वगैरे असे हे आहेत. हे बर पूर आहेत घड्याळ आहेत लहान मुलांची खेळणे आहेत.
मग त्याच्यामध्ये टॉईजमध्ये टॉईज बारक्या पोरांची खेळणे अस तर त्याच्यामध्ये मग ते अभ्यासाच्या खेळण्यापासून सायकलीपर्यंत
सगळ सगळं सगळं हो
ंगेमिंग मधले प्रोडक्ट कुठले कुठले?
क्लिनिकमध्ये मिळ- म्हणजे तुमचं टॉयलेट क्लनर आहे तुमचं भांडी धुवायचं हे आहे डिश फ्लश आहे फ्लोअर क्लिन करायच आहे. अमम भांजे जायचं वगैरे असंच म्हणजे असंच सगळ्यात जे क्लिनिक येते ते सगळ
त्यांना त्याज्यात
हा.
युरियन क्युब्ज बी येते ना त्याज्यात
येतय की.
हा त्यात परत मग ते पितांबरी बी अस
सगळं सगळं हा पितांबरी आहे डिश वॅश अ म डिटर्जन्ट पावडर आहे.
बर.
सगळे असं सगळेच प्रोडक्टये म्हणजे आमचं आमच्या हा आमचं कसं आहे माहित आहे का ह्या दुकानाचं हे एखादी महिला जर त्या दुकानात आली तर तिला जे घरगु ती वस्तू कोणती ना कोणती तरी एक घेऊन ते परत बाहेर गेले पाहिजे अशा उद्देशानने आम्ही सगळ्या वस्तू ठेवल्या.
बर बरं बर आणि त्याच्यामध्ये आता तुमच्याकड रूम फ्रेशनर वगैरे असतील ना मग
आहेत की सेंट आहेेत रूमफ्रेश
सेंट किती प्रकारचे आहेत आपल्याकडें भरपूर असतील माझ्या मते आत्तरं वगैरे पर परफ्यूम असेल
आहेत आहेत तस गिराहाईकाच्या चॉईस हां
म आता जनरली आता हे जे हे नॉन नॉन वल्टीचे जे आपल्याकडे जे आयटम्स आहेत हे साधारणतः हे अ लोकांच्या बजेटला असणारी सा आयटम आहेत ना सगळे मग आता हे पाचशे पाचशे आयटम आहेत तुमच्या दुकानात या पाचशे आट टम म्हणजे सगळ्यात जास्ती कुठला आयटम खपतो तुमच्याकडे? म्हणजे जनरली कावा तुम्हाला कुठल्या गोष्टीची मागणी जास्ती आहे बाबा म्हणजे मुलांची आहे युवकांची आहे का आता लहान मुलांची आहे.
तस बघायला गेलं तर समसमान आहे सगळ पण जास्त करून हा सम समान चालतय पण जास्त करून लहान मुलांचे वगैरे आयटम जास्त जात्यात. कारण बड्डे वगैरे सारखे असतात ना पोरांचे
बरोबर बरोबर
हम्म बर्थडे असल्यामुळं मग ते लहान मुलांचे आयटम जास्त मागत्यात आम्ही घेऊन जातय
हम्म
आता तेच्यात ते अ व म म मधी एक असं ते छो असं अ अभ्यासाचं खेळणं आलेलं ते टॉवर्स बनवायचे
हूं हम्म हम्म
ते मुलांच्या बौद्धिक तेला चांगलं असतय न ते ब लहान पोरांना
ते तसे पण गेम भरपूर आहेत माझ्याकड हम्म ते टॉवर बनवायचे आहेत परत एक अ म तुमचेच मोबाईल आता जास्त मुलं वापरत्यात तर त्यांच्यासाठी मोबाईल सारखं एक गेम आय त्यामध्ये तुम्ही ते गणित वगैरे लिहून काढू शकताय परत ते डिलीट करू शकताय असं पण हाय म्हणजे त्याज्यातून मोबाईल कमी होण्यासाठी ते ते पण असं प्रोडक्ट एक माझ्याकड हाय ते सुद्धा छान
म्हणजे मोबा मोबाईलचे पोरांना जे व्यसन लागले
अम्म ते कमी करण्यासाठी खेळणी येत त्याच्यावरन ते मुलं ते खेळत बसलीस त त्याज्यातून ते अभ्यास त्यांचा होतोय त्यातून
बर बर मजे मजे मोबाईलच हे कमी करून अभ्यासाकड लक्ष देण्यास ते साधना तुमच्याकड उपलब्ध हाईती. बर बर बर आता ते काय मला एका दुसर एक अशी विचारायचं होतं ते कॉकरीज असतय का नाय त्या कॉकरीजमध्ये छोटे मोठे असे बाकी अ बजेटमधले किती इव्हेंट्स हाईत आपल्याकड म्हणजे साहित्य तुमचे बडे साठी म्हणजे किती रुपये पासून कित
अ कॉक रीजमध्ये बड्डेसाठी काय हे नाय ओ कॉकेजमध्ये बड्डेसाठी फक्त ते एवढंच की ते अ मेगा मोठे असे कप असताईत
बर
बर्थडेकप म्हणून वगैरे असताईत ते नाही कॉकरीला मग ते परत अ आपले घरगुती वाप वापरायला मग तुम्हाला ते कपबशा वगैरे असे अशा प्रकारचे असत्यात ते
प्लॅस्टिक आयटम आहे का आपल्याकड
आहे की आहे की प्लॅस्टिक आयटम सुद्धा येत त्यात जास्त करून प्लॅस्टिक आयटम मध्ये भरण्या असत्यात. घरामध्ये वापरायला ज्या बरण्या बरणी आटम वगैरे असत्यात सगळ्या सगळ्या सगळ्या सगळ्या हा घरगुती वाप वापरण्यासारख्या सगळ्या भरण्या असत्यात मंग काय काय वेळेत त्या डाळ ठेवायला मीठ ठेवायला किंवा तुमचं मोठे एक पंचवीस किलोचे तांदूळ वगैरे ठेवायला हे करायला अशा भरण्या असत्यात.
हँगर्स असतील न
हाय का हेत?
हँगर्स मध्ये तुमचं ते... मोठे कोट ठेवायचे हँगर्स परत तुमचे हा
असे असे प्रकारचे हेत... स्टील प्लॅस्टिक वगैरे
बर बर बर. पण आता त्याच्यामध्ये.... आता नवीन एक आयटम आलेत... ते ह्याचे अं.... क्लिनिंग प्रोडक्ट मध्ये... ते अं... जे... म्हणजे कमी ह्याच्यामध्ये.... जास्ती क्लिनिंग करतय त्याच्यामध्ये तुमचे झाडू आहेत.... परत तुमचे आणि कुठलं ते ब्रश वगैरे हेत ना?
न्हाई... ब्रश आहेत, झाडू आहेत, खराटे आहेत.
बरं.
तुमचं ते हम्म... पाणी काढायसाठी वाईपर ए. वायपर मध्ये दोन प्रकार.. एक मोठे वायपर आणि एक छोटे वायपर.
बरं बरं बर बर. आता ते फ्रेम्स असत्यात का नाई आपल्याकडं... ते बंब... गेट... वस्तू वगैरे देतो तो आपण बघा
हूं.
लग्नात वगैरे वस्तू देतेत ती भे.. ट.. वस्तू बघा... वॉल पेपरला असत्यात... तर त्याच्यामधे कुठले कुठ कुठले वॉलपेपर्स हाये आपल्याकडं?
गिफ्ट... ह्याच्यामध्ये आता.. द
काय विचारायचं होतं? कि... निसर्ग सान्निध्यामधले वॉलपेपर्स... परत... आणि कुठले कुठले?
तसे हायेत... राधाकृष्ण हायेत. फक्त राधा कृष्ण... शिवाजी... शिवाजींचे... राधा कृष्ण नंतर तुमचे... निसर्गाचे... पण जास्त खप परत... ते आता... स्वामी समर्थ ए अं.... प्राण्यांचे वगैरे अस असतात की.. प्राण्यांचे पण असत्यात की.
प्राणी... बऱ्यापैकी बघायला जंगलात तच मिळतात.. त्यामुळे.... प्राण्यांची पोस्टरं... जास्ती खपत असतील ना... पोरांना बारक्या
हं.
आता तुमच्या आसपास तिथं... शाळा वगैरे काय?
नाय... काय नाई... शाळा नाई... पण जास्त वस ते असल्यामुळं... जास्त करून बर्थडे कुणाची घराची वस्तुशांती... लग्न... लग्न-कार्यालये दोन हायेत जवळ त्यामुळं.. आ... त्यामुळं... फ्रेम वगैरे... माझ्याकडे जास्त जात्यात.
बरं बरं बरं... म्हणजे बऱ्यापैकी आपल्या... आणि मग... लेडीज पर्स वगैरे असतील की?
ते पण ठेवलेत की
त्या पर्स किती प्रकारचे हायेत आपल्याकडं?
त्या... काही मी जास्त ठेवलेल्या नाहीत... पण हायेत... एक पाच सहा प्रकारचे हायेत. हम्म... पाच सहा... प्रकारचे हायेत... हो हो हो.
बरं... आता ते दुसरे एक असं विचारायचं... घड्याळ आयटम असतो का नाई आपल्याकडं... घड्याळ? ते आता घड्याळ म्हणजे... एक... ते... अं... ते... छो... अं... डिजिट टल घड्याळ एक असतय
भिंतीवरचे घड्याळ पण येत त्या आणि हातातले आपले वापरायचे पण घड्याळ येत लहान मुलांचे म ते डिजिटल डिजिटल लहान मुलांचे घड्याळ वगैरे असे येत
म ते आता तुमकड कुठल्या कुठल्या कंपन्या येत हया घड्याळाच्या
हेच की डिजिटल लहान मुलांचे घड्याळ आयेत भिंतीवरचे आयेत लहान मोठे
हो की पण अ लहान मोठे म्हणजे वॉल क्लॉक आली मोठे क्लॉक आणि हँडवॉश हँड क्लॉक म्हणजे ते हातात घालायचे
त्याल हा डिजिटल आणि आपले रेग्युलर वापरतो आपण असले
बरं बरं आणि आता ते ह्याचे अँड्रॉरोड अँड्रॉरोड व व म क्लॉक आलेत ते
नाय तस नय ठेवलेले ते जरा गिरायकाची मागणी कमी हाय त्यामुळ काय नाय ठेवलेले बघायचे परत तेच चालू ठेव ठेवलय ते
काय साधारणतः ब घड्याळाच्या रेंजमध्ये काय रेंज पासन घड्याळ येत आपल्याकड
त रेंज दीडशेपासून पुढ हाय दीडशे ते हजारपर्यंत हायत
बरं बरं बर म त्याचे वॉरंटी वगैरे काय असते.
इलेक्ट्रिक हेला वॉरंटी सहसा नसते.
नसते पण का कंपन्यांचे आहेत ना आपल्याकड
पण आम्ही एक महिना दोन महिने आम्ही हे करतोय. देतोय दोन महिन्यात वगैरे काय झालं तर परत रिटर्न हे कर कंपन्यांचे आहेत होय. काय कंपन्या आहेत काय लोकल आहेत.
आता कुठल्या कुठल्या आहेत म्हणजे सध्या चांगल्या तुम्ही कुठली सजेस्ट करू शकाल समजा आम्हाला ए
हम् मॅक्स म्हणून एक हाय कंपनी त्याज चांगलंय कंपनी एकदम भारी हाय छान हाय त्याज रिझल्ट चांगलेयेत तक्रार काय नाय आतापर्यंत मी दिलेले ये त्यातले एकही तक्रार काय नाय.
चांगलं चालं
चांगलेयेत हा
चाललं आणि ऑफिस किती ते किती असते.
अम्म्म्म्म न सकाळी नऊ ते रात्री साडे नऊ पर्यंत
चालेल म येऊन जातो तुमच्याकड हां चालेल ठेवू का?